हॅलो हा प्रणव कुटे बोलतय का?
हो बोल.
काय प्रणव काय चाललं तुझं?
काही नाही बरं आहे तुझं कस आहे? अरे एवढे बी हे नको रे बोलू जर नीट बोल ना.
अरे मी एकदम मजेत म्हटलं प्रणव. आ हो हो हो खूप मजेत आहे तू कस आहेस? हो जेवण झालेलं माझा इतक्यातच अ. आज मी नाही का? अरे! चक्करला अजून जायचं आहे. थोड्यावेळानी मी आज याची भाजी खाल्ली नाही का हरभारची भाजी.
हरभऱ्याची ओके, ओके ठीक आहे. ठीक आहे अजून काय मग हरभऱ्याची भाजी.
अरे इतकी सुंदर भाजी होती. प्रणव तुला ऐक ना माझं ऐक ना पहिले तू इतकी सुंदर भाजी होती. होती ना काय सांगू तुला?
हो--हो खूप सुंदर कोणत्या कलरचे?
हिरव्या कलर मदे होती भाजी.
म बाकी काय म्हणतो बोल ना.
बाकी काय नाइ प्रणव तेच विचारलं म्हटलं प्रणवच काय चाललं?
अ बर तू चक्कर मारायला बाहेर आला हो हो मी जेवण केलं मी पण खूप सुंदर भाजी
खाल्लीस तू काय भाजी
अरे मीइ बटाट्याची भाजी खाल्ली. लाल कलरची लाल कलरची अरे ती दिसायला सुंदर होती
हो का चांगली होती का
हो हो मग काय म्हतुग अरे मी भाकरी सोबत खाल्ली
अरे बावळ्या भाकरी सगच पण भाजी पातळ होती का कोरडी होती अरे पण कोरडी होती का पातळ होती पातळ भाजी होती का ह ह हा मी तुला ते विचारलं तुला भाजी कोणती खाली हे विचारलं तू म्हणतो बाजरीच्या भाकरी सांग खाल्ली
अरे सांगतोय मी तुला
काय शाळा कॉलेज कसय काय तू शाळेत आय कॉलेजला हाय आता हा
सर ये.
लेजला आय ना तू
हा कॉलेजला काय झालं सांगू का एक सर आय तित ते सर माज ऍडमिशन करून देतयतर ते म्हणतय क रोज रोज मला चक्र मारायला लावते आज म्हणते डॉक्युमेंट डॉक्युमेंट जे रॉक्स का त्या ओरिजिनल परत तेच तेच तेच दिवस
कोणत्या शाळेत कोणत्या कॉलेजला तू जातोयस कुटल्या म्हणजे कॉलेजच्या नाव नाही सांगितलं तरी चाल पण मग एरिया कुटाय तुज्या कॉजलेजचा
अ विल्लोळी
बिल्लोळीकडयत
हो आणि ते रोज रोज मला चकरा मारा लावतायत त मग मी आज गेलो नाइ नाइ काल गेलो होतो आज गेलो तेमी आज गेलो परवा आता कदि उद्या जाणारेय तर मग मी फी घेऊन जाणारेय आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स नेणाररेय अरे परवा सॉरी सोमवारी
अ असं काय वागतोस तू
त मग आपल्याला फी जमा करायची आता मग मी माझं डॉ आपल अ मिशन फिक्स होन जाईल
हो का माझं काही नाही प्रणव माझं पण चांगलं चालूय व्यवस्थित एकदम मी
धंदा
एक मिनट थांब बरका मला तुझा आवाज नाइ येतेय हा बोल आता काम आणि धंदा दोन्ही पण व्यवस्थित त चालू आहे माझं आपल आपला बिझनेस आय ना रे आपल शोरूम आय स्वतःच
आणि धंदा
अरे तोच धंदा ना म
हा हा ओके ओके कशाच शोरूम होत आपलं कस तश रूम आहे अरे पण म ब्रँड कोणचा अरे मग अरे अ मारुती शिजूकी त्याच्यातलं नेक्स्ट आहे एक आरेन आहे तुमचं
मारुती सुझुकी अरे ना
अरे नाही हो
हम् अ तुम्हाला पण कधी सुजुकीची गाडी लागली तर घेऊ शकता तुम्ही.
मग माझं हे म्हणणं होतं जर तुझं तुमचं एवढं मोठं शोरूम आहे.
हो.
ते दहा दहा मिनिटाचे कॉल का करता तुम्ही?
अरे मी त्या सोबत चर्चा करतोय प्रणव, याच्याने काय होतं माहिती का आपल्याला लोक करतात. आपल्याला लोकांच ब्रेन कळतो समजल का तुला? आता मी तुझ्यासोबत चर्चा करतोय मला कळतय प्रणव कसा मुलगा आहे कसा नाही. काय नाही हे गोष्टी कर. मला असं हा बाकी काही नाही.
हम्म मग सकाळी प्रसाद सोबत काय बोलणं झालं तुझं?
प्रसाद हा माझा खूप जवळचा भाऊ आहे. आणि त्याच माझ खूप चांगल्या पद्धतीने बोलणं झालेलं आहे सकाळीच
अरे काय झालं
आता आमच्या पर्सनल काही गोष्टी होत्या त्या आम्ही तुला सांगू शकताो
अरे मग ज्या पर्सनल नाही बोलले ते तर सांग
आम्ही काय बोललो पावसा रे सा तिकडे आमचं असंच बोलणं चालू होत पण जोरात पाऊस येत होता ना. त्याच्या मूळ मग त्याला म्हटलं तुमच्या इकडे पाऊस आहे का? मग तर तो म्हणे आहे म्हणे आमच्या इथं पाऊस ते मी म्हटलं आमच्या इथं पण पाऊस आहे. तुमच्या इथं आहे का पाऊस? अरे खूप पाऊस आहे आमच्यां इथं. आमच्या घराच्या बाहेर तळ साचलेलंय.
वल्ला पाऊस आहे का तुमच्या इकडं? आमच्या इकडे भोंगळा पाऊसये उनबी पाऊसात.
हा ह का.
हम्म
असंय का.
मग बोला काय म्हणता अजून? मी काहीच नाही जेवण झालं आता मी मस्त साडेबारा एक पर्यंत चक्कर मारतो.
साडेबारा एक वाजेपर्यंत चक्र मारतो तू? एवढा वेळ तुला तुझ्या आईवडील घराच्या बाहेर राहू देता का?
हो म मो
ह मोठा झाला का?
हम्म
एवढा मोठा नको ना होऊ.
अरे साडेबारा ही आता लोकल झालेलं आहे. दादा. हो
मग अजून मी आता मी आता बाहेर आहे जरा बाहेर आलो तो मिटिंग होती. ती माझी एक. त्याच्या संदर्भामध्ये आलोतो नाही रे बाहेर आलेलो आहे मी जरा.
ओके ओके नाही नाही तेच विचारत होतो घरी का? बाहेर आलंय असं.
नाही नाही मी बाहेर हे, आता जरा एक मीटिंग होती माझी ती अटेंड केली आणि नंतर म्हटलं प्रसाद आपले प्रणवसोबत बोलू जरा.
कोणती मिटिंग होती? गाड्यांचीच मिटिंग होती, गाड्या येणार हो
नाही नाही नाही नाही ते ते बिझनेसच मीटिंग मी नाही करत रे.
ते मग
बिझनेस आमचे वडील संभाळतात.
ओके, ओके काय ग हा एक मिनटं कॉल चालू
आमचे बिझनेस सर्व आमचे वडील सांभाळता. हो आम्ही नाही आम्ही नाही आम्ही बिझनेस मध्ये हात नाही घालत. आम्ही फक्त असंच, आराम चालू हाय आमचा सध्या.
मग वडिलांवरच ओझं कधी तुम्ही घेणारय?
वडिलांवरच ओझं जेव्हा आम्ही घेणार ना, जेव्हा आम्ही स्वतःच्या पायावर उभर राहणार तेव्हा आम्ही वडलांवरच ओझं घेणार. आता माझ्या वडिलांच सुुझुकीच एक ना आता तू माझ्या वडिलांचं आता सुझुकीच शोरूम आहे ना मारु ती सुझुकी. आता मी ह्युदाईच टाकायचा प्रयत्न करतोय नाशि मधे एक शोरूम नाही नाही नाही. नाही त्याला ऍथरचा शोरूम टाकायच आहे त्याच सुरुवात अशी खालून वरती गेलं पाहिजे ना? त्याला आता ॲथरच शोरूम जागा बघतोय आम्ही. इलेक्ट्रिक गाडी इलेक्ट्रिकचा जमाना अरे नाही आम्ही पेट्रोलला पानार फुले नगर पाशी जरा चांगला एरिया आहे ना?
त्या एरियामध्येच आम्ही काम करणार. आणि पाटापाशी जवळपासचं तिथं,
ते म सुभानगर जवळ?
पाशी तिथचं बस बघणार आम्ही, कारण कसय रे आम्हाला स्टँड डर्ड एरियातच अं बिझनेस करायला आवडत.
ओके, बरोबर आहेस तुम्ही हा स्टँडर्ड एरिया उडून सगळ्यात भारी काम केलंय.
मग अरे काम कसं करायचं माहितीय का? हे एकदम टेक्निकल काम करायला लागतं माणसाला उगाच उगच नाही आम्ही बिझनेसमध्ये एवढं पुढं गेलो ना रे. खरयं का नाही? तुमचं काय चालू हे?
आमचं काहीच नाही. व्यवस्थित चालू आहे आमचं सगळं.
तुमचं घर कशावर चालतं? प्रणव.
आमचं घर आमच्या वडिलांवर चालतं.
हा तुमचे वडील काय काम कर
आमचे वडील काय काम करताय? आम्हाला पण माहिती नाही आजपर्यंत, आम्हाला माहिती नाही झालं.
हा का.
नेमके आमचे वडील कोणचं काम करत राहते? आम्हाला पण कळत नाही.
हो का
हम्म पण आमच्या गरजा पूर्ण होतात. हम्म अन्न, वस्त्र, निवारा. अन्न, वस्त्र, निवारा ह्या आमच्या तीन गरज आहेत.
बरोबर अन्न, वस्त्र, निवारा ह्या ग रजा पुर्ण होतात हे सळगळ्यात जास्त महत्वाचं आहे. बाकी काम कोणत करता काय करता त्याच्याशी आपल्याला काही घेण देण नाही आहे. आता तु कधी तुझ्या वडिलांला हातभार लागतो, लावू लागतो?
आम्हाला हातभार लावायची गरजच पडत नाही ना कधी कारण आमच्या आपल्या जवळ कामच होत नाही ती सगळी बाहेर होत
हो का
हो
अरे पण थोडं काम धंदा करायला सुरुवात करायची. कसं आहे प्रणव आता काही दिवसानंतर तुझं लग्न करायचंय.
शंभर टक्के काही दिवस नाही आपल्याला काही वर्षांनंतरय.
हो का. मला तर तुझ्या वडिलांचा फोन आला होता त्या दिवशी ते आमच्या प्रणवला मुलगी बघ म्हणे एखादी.
कशाला मुलगी पाहिजे, मुलगी पाहायची काही गरज नाही. लग्नाला मुलगी, पाहिची काय गरज ये. अरे म्हणजे अजून काय गरज एवढ लवकर मुलगी पाऊन काय करायची बाल विवाह.
बालविवाह तू बाल ए का आता?
मग काय?
तू तर मगाशी
अरे! मग लग्नाला चोवीस प्लस लागतो भाई हा आण तसा मी, असं मी बाल ये. अरे मग मी अठरा वर्षाच्या पुढे मी मोठा झालोय पण लग्न एवढं थोडी मोठा झालोय असं म्हणतोय. हम्म
क रून टा काय करत.
काय करतो आता तर
लग्न करून टाक मोकळा होऊन जा एकदाचा.
नको रे लग्न बिघ्न नको ऐक ना मी काय म्हणतोय कंप्लीट दहा झाल्यावर आहे ना.
अरे मला माहिती सर्व गोष्टी तू गुपचूप ऐकून घे मी काय म्हणतोय ते तुझ्याकडे दहा
ओके.
दहा झालेलं काय कम्प्लीट आहे तुझं वय दहा झालं का आता?
माझं वय नाही दहा झालं, मग आमच्या इथं एक मुलगा आहे त्याच वय कंप्लीट दहा झालं.
हा तेच्या वयाच काय इथं आपल्याकडे आता?
अरे सांगतोय का तो आज दहा वर्षात झाला माझ्यासोबतचाही म्हणजे माझ्यासोबत फिरतो तो
हो का? बर प्रणव मग आता बघ, आता ठेऊ का मी?
हो हो बाय बाय.
खूप आनंद झाला मला चांगलं वाटलं. धन्यवाद थँक यू वेलकम गुड लक गुड नाईट.
गुड नाईट गुड नाईट परत थोड्या वेळानि
ओके.